हॅलो, हा बोला कि?
हॅलो,
हॅलो, हां बोला.
हा बोला आता.
जेवण झाल?
हा झालं बघा. तुमचं झालं?
नाही आता करायचं बघा. आता जेवायचं.
हम हम काय काय आणि विशेष?
काय स्पेशल केलत?
आम्ही तर तब्येत बिघडली म्हणून आम्ही डाळ भात खाल्ले. वरण भात खालय आज. क्लायमेटन तब्येत बिघडली ना वरण-भात केली आज तुम्ही काय केला स्पेशल?
मी स्पेशल म्हणजे सोयबिनची भाजी.
आणि काय?
अ पाऊस तेन पडालाय.
पऊस आहे बघा. आता तुमच्याकडे आहे पऊस?
हां हां आहे की. आहे की.
बरोबर आहे काय? काल रात्री पण भरपूर पडलाय पाऊस. काल रात्री पण भरपूर पडलाय पऊस.
हा काल खरं दिवस बरं होता काल.
होय. होय. दिवभर होता काल. इकडे पण होता. आणि कुठे फिरायला होता.
नाही अजून चालू आहे प्लॅनिंग.
हम्म ह. प्लॅनिंग चालुय काय?
होय गेलता तुम्ही कुठीकडं?
हा.
तुम्हीे गेलता कुणी कडं?
एकच मिनट काई ते के वाय सी करायच. के वाय सी करा शकत नाही काय तुम्हाला फोन आला. नावत दोन वेळा रिकॉर्ड केलयं हॅलो!
काय ते रेंज नाही काय?
रेशन कार्ड स चालय का ते फॉर्म भरून.
हा हा होय होय नाही आमच्या इकडे पण आहे की चालू.
चालूय ना?
होय आहे की.
म्हणे.
हा आपलं वोटिंग कुठय तेथे द्यायचंय.
हम्. होय दोन हजार दोन मध्ये वोटींग टाक पॅरेल वर गेल असतात ना त्यांचं कुठे येत ते येतंय पहिला. हॅलो! रेंज नाही का? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!